हा येतोय.
हां
माझा येतोय काय?
हो येतोय.
हो चहा तेन झाला?
हो अजून नाय आता बनवते झाला नाहीे अजून.
हा वेळ झाला किती वाजता चहा घेता?
वाजतात सहा सहा वाजतात साडे सहा. सहा वाजता लेटच होत झोपतेच कधी चार वाजता.
अ चार वाजता एक तास तरी पाहिजे झोप.
हो हो तेच ना म नंतर झोपून उठले कि मग अ हे कपडे वगैरे सगळं काम करूपर्यंत होत.
हो सहा वाजतातच सगळं हे करूपर्यंत
हा तेच ना पाऊस आहे तिकडे
हो पाऊस आहे कि तुमच्याकडे
हम्म येऊन जाऊनय असं कंटिन्यू नाही ना येऊन जाऊन.
आमच्याकडे पण नाहीे उं जान थोडा असं काही मोठा नाहीये.
हा इ ना. लागला मी एकदम मोठा लागतो असा लागतो की एवढं असा लागत. तो ना की पुरं भरूनच टाकश
हा आमच्याकडे पण असतो. पण एवढा आत्ता नाही पण गेल्या आठवड्यात जो पडला तो असं. नॉनस्टॉप म्हणजे एकदम एवढा पडत होता की ही धग फुट्टी झाली की काय असं वाटत. होतो एवढं म्हटला पास
हा.
आता नाहीये आता आहे थोडा बारीक असं चालू आहे. खर आम्हाला पाऊस जास्त पडायला की भीती वाटते ना महापुराची
वादळ वगैरे जाणये.
काय ते
वादळ वगैरे
नाही आता काय पावसाळाच आहे ना.
हा ते तर आहेच.
हम्. नाही पण असं आमच्या इकडे कसं जास्त पाऊस पडयला लाला की महापुराची भीती असते ना आम्हाला
हा.
जास्त पाणी येते ना महापूर आमच्याकडे पूर येतो ना पाण्याचा
हो हो हो इथे पण से ते आपण म्हणतो पण नाही तेे पण सेमच आहे कारण गटर वगैरे ना मोठे मोठे असतात ना.
हा ते भरून येतात.
म्हणजे जागा नाही आहे पाणी जिरण्यासाठी पाणी अ साईड जाण्यासाठी कुठे जागाच नाही हा तेे सगळं पूर्ण जागा
ह.
जगळनाथ पाऊस जरी कंटिन्यू असं राहिला ना मोठा पाऊस झालाने त लगेच सगळं भ
म्हणजे
पूर्ण का गर
करते हॅलो. पोवा जवळ हा येतोय का आवाज
येतोय येतोय.
हा कस सगदी जवळ आहे ना घरापासून आमच्या
हो जवळच आहे.
हा त्यामुळं एक तर पाणी जास्त पा पडलं की येत.
कायचं?
हम्. जास्त पाऊस पडला की येत म्हटलं पाऊ पाणी घरापर्यंत अस.
हो येत. वन कस होत्या हे होतना ह. पाऊस आला मग कसा अ पूर्ण पॅकत रस्त ते वगैरे भरतात गटरीतलं पाणी रस्त्यावर येतं सगळं पॅक तर म्हणजे सर बाहेरच कळायला नको घरातून एवढं हे होतं.
आ आमच्या इकडे पण पूर्ण अस रस्ते वगैरे बंद होतात.
हा ना ह.
हो पाऊस भरपूर असं अक्षरशः घरात वगैरे येतेय. एवढा पाऊस असतो म्हणजे एवढं खूप पाणी येतं. नदी भरून अशी.
हो ते तर हायच.
हा
वाटते पावसाच्या पण कसय महीत पाऊस नाही येऊन पण नाही चालत पाऊस आला तर आता लोकांचे किती नुकसान झालेय पाऊस एकतर ह्या वर्षी आला तो आला पण लेट आला. जूनचा पाऊस जुलै म जुलै अर्धा झाला. तरी इजू यायला तयार नव्हता आणि आला तो दोन चार दिवस जेवढा आला ना की लोकांना वाट लागला कधी असा नको. प असा कधी जातोय कधी जातो आणि गेला तो आता बघा ना कसा येतोय. एकदमच पूर्ण असा एकदम हा असा अस च पाऊस येत आता लोकांनी शेती हा.
महिनाभर तिकडच.
तेच ना लोकांनी शेती करायची कि नाही हा विचार आणि हे महागाईच कारणच येत तेच ना असं असं दिवस जर अशे जर दिवस चालले तर होय लोकांन चे खाण्याचे वांधे होतील एवढ्या हाल होतील.
आता आमच तसं झालंय ना आता आमचं शेतीच ह्याच्या जवळ आहे ना. नदीच्या जवळ पाणी लगेच भरतं.
हा ना मग?
नाही येत मस्त काय असेल तर पाऊस म्हणजे पडला असं पावसानं पण व्यवस्थित पडत नाही ना पडला तर एक पंधरा दिवस कंटिन्यू नसेल तर मग महिना दोन तीन महिने नाहीच.
काहीच नाही हो तेच झालय आता हे.
अम त्यामुळं ते कसं होतय अ हे होत नाही ना पिकाला जसं पाहिजे पुरेसं तसं मिळतच नाही पाणी. जेव्हा हा आणि जेव्हा काढण म्हणजे कापणीची वेळ येत्या जेव्हा ते पूर्ण झालेलं असते तेव्हाच पाऊस येतो जेव्हा नको असतो तेव्हा जेव्हा पाहिजे असेल तेव्हा पाऊस नसतो. आणि जेव्हा नको असतय तेव्हा पाऊस पडतो.
पडतो हो मग नुकसानच होते ना एक प्रकारची ती.
होय. आणि ते नुकसान ते नुकसान परत आणि कसं महापूर आलं की घरात पाणी घराचं पण नुकसान.
हो घरात पण वस्तू आपण तर तर थोडी वेळ सांगून येतो पाऊस कधी अचानक पाऊस येतो.
हो आमच्याकड अचानकच पाणी वारतं अचानक घरात येतंय.
मग तेच ना.
म्ह अशे घाबरूनच राहायला लागत की म्हणजे भीतीच असते ना पाऊस पडा लागला की भीती असते.
हो हो भीती असते हो.
आणि कुठलं म्हणून सामान म्हणजे काय म्हणून घेऊन जायचं बाहेर? कुठलं सामान द्यायच हा? काही कपडे घेऊन जायचे कि भांडी कुंडी घेऊन जाय
हा घरातलं कुठलं सामान कुठे राहणार तरी कुठे ते पाऊस आहे तोपर्यंत कुठे?
कुणाच्या तर हो कुणाच्या तर घरीच अस राहायला लागत. ते पण सगळं साहित्य घेऊन त्यांच्या घरी पण पाहिजे ना तेवढी जागा आपले साहित्य बसण्यात ऊड
तेच ना आणि सगळे सगळेच लोक काही सारखी थोडी नसत्यात.
हो आणि कसं होतय ते परत घरात पण कसं होतय ते पाणी येऊन गेल्यामुळे एवढं घाण म्हणजे दुर्गंधी वगैरे येत असते, देवा! असं सगळं साप वगैरे असं किडे असं म्हणजे घरात येतात ना ते पाण्यातून वाहून आलेले सगळं
हं हा
मग ते घरातच राहत मग ते परत घर धुऊून काढा. स्वच्छ करा, परत मग आणि मग राहायला जायचं, राहायला पण लगेच नाही एक महिना दोन महिने पूर्ण असं भिंती वगैरे ओल्या असत्यात. पूर्ण घर असं एकदम थंड असतय असं बर्फासारखे त्याची पायऱ्या म्हणजे आपल्या फरशा वगैरे बर्फासारख्या झालेल्या असतात. पाण्या म्हणजे पाणी जास्त दिवस राहते ना पंधरा- पंधरा दिवस
हो.
त्यामुळं
म नुकसानच कि आणि मग मा जरी एवढं सगळं पान परत आलं की ते परत सगळं सावरायला किती वेळ लागत असेल.
हो तेच की ते सावरायलाच नको होतय जर कलर वगैरे घर वगैरे वॉलपुट्टी किंवा पोई पुई असं पीवू- पीवू वगैरे असं करतात ना आता
हा
तसे जर असेल तर ते घराचं पूर्ण नुकसान फर्निचर वगैरे करून म्हणजे घेतच नाहीत आमच्या इकडचे लोक जास्त हम्म कारण ते पाणी येऊन गेलं की सगळं खराबच होतं ना
खराब होतं हो..
फर्निचर
फर्निचरला पाणी लागले तर ते लगेच खराब होतय.
ते काय लाकडीच लाकडाचच असतं ना सगळं त्यामुळं खूप म्हणजे लोकांच खूप म्हणजे खूप हाल होतात आणि धान्य वगैरे ठेवायचं ते त्यांना पाणी लागलं की ते पण खराब
हो बरोबर
दोन हजार एकोणीसला तरी एवढं खराब झालेलं लोकांनी असं पोती पन्नास पन्नास शंभर- शंभर कुदरची पोती धान्य असं टाकलेलं सगळं.
बाहेर टाकून दिलं असेल, हा तेव्हा मोठा महापूर झाला होता. हा मी पण तिकडे होते.
आणि वर्षभर जे साठवलेलं होतं ते सगळं त्यांचं खराब झालं.
खराब झाल आणि किती हाल झाले त्यावेळेला लोकांचे. काय म केवढा मोठा महापूर आला तो
हो अचानकच
हे घे, हो आणि कित ती लोकांना वाचवलं सगळी ढोरं वगैरे सगळ्यांची म्हशी ती वगैरे सगळे वाहून गेल्या.
अक्षरशः जनावरे टेरेस वर बांधली होती. टेरेस वर जनावर मग कसं कुठ पानणार खाली पूर्ण पाणी.
ते आणि किती हाल केले त्यावेेळेला कस सगळे म्हणजे कायच राहिलं नव्हतं सगळं आपलं वाहून गेलेलं लोकांना जेवण भेटत नव्हत. तर सगळं स गो सरकार आणि पुरवत होत खूप लोकांचे त्यावेेळेला हाल झाले. हा दोन हजार एकवीस ला, आणि आ पण त्यावेेळेला होत पण आमचं घर नाही इकडे अलीकडे असल्यामुळे तिथे काय नाही पण आमचे चुलत काका आहेत ना त्यांच्या घरामध्ये ना पूर्ण पाणी वही भरलं होत ना त्यांच्या खूप नुकसान झालं घरात.
हो आमच पण शेत आमच घरी काही नाही आलं पाणी घरी नाही आलं. पण शेती शेती वगैरे सं पूर्ण पाण्यातच होती ऊस वगैरे होता‌. पूर्ण म्हणजें पूर्ण खराबच झालं त्यातन काहीच मला उत्पन्नच त्या वर्षी मिळालं नाही मला शेतातलं म्हणजे काही हो मग आम्ही म्हणजे आमचं काय दुसरा म्हणजे जॉब वगैरे आहे. पण जे फक्त लोक शेती करतात, त्यांचं कसं होणार ना वर्षभर ते लोक काय खाणार.
हो हो बरोबर!
हा बाकीचे म्हणजे सर्वसामान्य लोक एक शेतीच करतात ना अे इकडची‌.
हो.
मग त्यांच खूप हे होत हाल होतात ना म्हणजे वर्षभर त्यांच त्याच्यावरतीच असत. हो सर्व आणि मग अम् हे होतं ना मग त्यांना ते काय करणार. वर्षभर कसं खाणार काय खाणार त्यांना एवढे प्रॉब्लेम्स येत असतील किती फेस करावं लागत असेल.
हो ना.
आणि मुलांची शाळा चुकतात दोन दोन तीन तीन महिने शाळा एक एक दोन हजार एकोणीसला तर मुलांचे दप्त म्हणजे दप्तरव ह्या सगळं होऊन गेलेलं सगळं खराब झालेलं.
खराब हो त्यावेेळेला अ आणि किती शाळा पण किती दिवस बंद हो
हो आणि कपाटच्या कपाटच्या असं कपाट भरलेली असं साड्यांची एवढं असं म्हणजे. म्ह ते कलर एकमेकाला लागणारच ना आता साड्या आणि खराब होणार. की पंधरा दिवस पान अक्षरशः शालू वगैरे दहा दहा हजार पंधरा पंधरा हजार लग्नातल्या असं कसं टाकलेल्या बघायला पाहिजे होतं रस्त्यावरती सगळं.
अरे बापे रे! मग किती नुकसान.
आणि ते फोटो वगैरे अस म्हणजे आठवणी पण असतात ना लग्नातल्या तेनअसं.
हा.
फोटो वगैरे ते पण असं सगळं खराबच झालेलं पाण्यामुळे सगळं.
झालेलं बरोबर!
तेनच्या काकी होत्या मग त्या त्यांच नदीच्या म्हणजे जवळच असं घर होतं. पण त्यांना वाटलं एवढं नाही पाणी येणार म्हणून त्यांनी थोडं. पाणी आल्यानंतर हे केलं
हा.
हम. पण ते सगळं त्यांच पूर्ण अस अल्बम वगैरे अस पूर्ण पाण्याने हे झालेलं. भिजलेला पूर्ण फोटो वगैरे सगळं पूर्ण खराब झालेलं.
आज अशी वेळ येते ना की त्यावेेळेला ते वस्तू काय घेऊ आणि काय नको असं म्हणजे सगळंच इम्पॉर्टंनं असतं पण माणूस काय करतो आधी आपल्याला जे गरजेचं आहे तेच आधी लक्ष ठेव हा तेच ना हो बरोबर जे आपल्या गरजेचं जे इम्पॉर्टन आहे तेच आपण घेणार आणि बाकीचं काय पण जाऊ दे आता काय करायचं न्हाय भेटत आहे न्हाय होणार ते पॉसिबल जेवढं होईल तेवढं घेणार ना
घेणार हो केवढं सोबत घेता येईल तेवढं घेणार सगळंच नाही घेता येत